हॅलो. हॅलो. हॅलो.. हॅलो. आवाज का येईना ओ? हॅलो.
हॅलो.
हा.
येतय का आयकू?
बोल.
काय आलं?
मगाशी मला पन आला नाय आता आला.
हॅलो.
हा बोल.
रिकामा ऑडिओ आला काय?
आला कीं याला के.
मगाशी येतं नव्हता.
रिकामा ऑडिओ
बोल. हॅलो.
हा बोल.
काय करलीस?
काय करू? रिफ्रेश करालोय.
आता कशाला करायलास?
मग
बोल की हॅलो. अरे कळ्या.
ते आत्ता कुठं रिफ्रेश करत बसलाईस.
मग रिफ्रेश करायचं.
म बोल किं म.
बोल म्हणालागलोय तर तुला का आवज पाहिजे.
तू बाहिरा आहेस.
फू तुझा आवाज जाईना मला तुझा आव
हम्म. हेडफोन घातलायस वाटत तू ह. बरे.
हॅलो.
हेडफोन घात लेला काय तू
होय.
हा म मला आवाज येत नव्हता. ता.
तुझ बाहिरायेस.
बाहेरे जलमलीत सगळी घरात.
कुनाच्या घरात.
तुमच्या आणि इकडं आमच्यात.
म अमच दिलो पण का?
मग नाही तर काय.
हम् तू हेडफोन घालतोस.
हेडफोन घा मित्रांनो बर आमच्या आवज ऐकू जातोय.
अरे तुझी मित्रलय हुशारेत त्यांचं काय कौतुक सांगू तुला.
ते साहेबाला जाते मबईला जाते.
असं अरे तुझे मित्र तुझ साहेब असं हळूहळू बोलायला येत नाही तुझ्यासोबत
हो.
की आवाज. हम्म, आणि त्यवा तू जोरात बोलत असतोयस.
हा बोलत मग काय आ बोमबलू का ईथ घरात.
हा मग तेच सांगले रे तथ तू बाहेर तेस तेव्हा तुझ्या आवाजाती पातळी वेगळ्या लेव्हलला असत्या
हम्म
म्हणून त्यांना ऐकू जाते
हम्म हम्
बंद
बोल बय
का बावा
म अडकाय ना बोलोलतो म म मा काय लागत बल होल
न कोणाच्या मागा
त
काय बोलू
्हा जमाग लाग बाई बोल की तुला तोंड आहेे ना बड
हम् मला आहेा की
ह बोोल की
काहीत विषय तर काळ की मी बोल बोलतो
तर मी बोलल असतं की तुला विषय काढून द्यायला तू बोलणार म मी तवी
त ख आ सत्चावीस
मल्या विषयी काढून माड विषय आता मी बोललो मसतते
हम
ोसक खूप कुठतागत
तुझ्यासारखंच की
ह परत सोवाळ्या गेला नुसतं
आमच्या
हा लं घालून
हम
नाही डोसकोसकथर चालतेचय
हम्म तुझं चालतंय न
पैथ नसतो वाया गेला
तू पैसा वाचवलायस ना
मी काही वाचल नाही म उडवते पैसे
मम्मीचा पैसा वाचवलाच कि कॉलेज ला घालायचा
तेव्हा चालय तेवढंच
आ मग
मकर
मला क चल सांगतोयस काही पिवाय गेले
उपयोग आहे त्यांचा तुमच तम्हाला माहित असते का
तू ग बस. हम्. लय बोला लायीस?
लय बोलय नाही हाय ते बोलय लागलोय.
हम. कॉलेजचा काही संबंध आहे काय इथं?
म,
काय म?
माणूस कॉलेज शाळेला का जातोय शिकाय साठी.
हम् आम्ही लग्न पुढ ढकलायसाठी
अडाणी-आडानी पोर जर असं बोलली तर एक वेळ समजू शकतोय. पण एवढं कॉलेजला जाऊन बोंबलत ते बी सी ए का बी एस सी का काय करताय ते करा करूनच्या करून आडानीच.
तू आडाणी.
वूने.
हम्म. गप बस तू कस बोलालाईस काय वाटतय तुझ्या जिबला काय हाड, हम् माझ्या हाय.
बरोबर.
म् सरळ-सरळ आडाणी म्हणालाइस एक दिन,
मग काय? आडानी पोर आ
तुझ्यापेक्षा मी जास्त शिकलोय लक्षात ठेव.
अरे पण उपयोग काय? तेला मेंटेनन्स म माहित नाही.
ए मेंटेनन्स म्हणजे माहित आहे मला.
काय?
खरच मेंटेनन्स म्हणजे एखाद्या वस्त तुला जेव
तुझ्या पायात गुडग टेकायच काय ते डोकं टेकायच तेवढ राहिलय.
अरे तारक मेहता मध्ये तारक मेहता मध्ये तो मेंटेनन्स चा चेक देतोय मेंटेनन्स म्हणजे काय दुरुस्ती.
हम्म मगाशी का कळाल नाय?
मजे दुरुस्तीसाठी पैसाच देतात? म.
अरे दुरुस्तीसाठी पैसा देत्यात पण ती दुरुस्ती कुठल्या कामासाठी असत्या, आणि काय कामासाठी असत्या त्याच्यावर ठरतो मेंटेनन्स ह त्या त्यामुळच म्हटलं अडाणी.
सारख सारख आडाने होन
शिकाऊ शिकाऊ ह
कडव्या
चेक व जेटाल मध्ये मेंटेनच्या चेक वरण मेंटेनन्स कोणाच होते त्यांच्या घरातच होती त्यांच्या सोयीसाठी मेंटेनन्स होते त्यामुळे त्यानी पैसे देतात
हम्म करत तर काहीच नाही
तुला काय माहित करते का नाही करते
कुठे दाखवली तर
काय
काय दुरुस्त ते करतल
अर काय दर महिन्याला दुरुस्ती करत बसूदे काय ते
दर महिना पैसे पैसे घेतात कि दर महिन्याला
हा मग दर महिन्याला त्यांचं काय काय असते एक कार्यक्रम कुठ नाही येते पैसे ते तर पैसा असत
हम्
दर महिन्याला मोटर बदल दर महिन्याला त पाणी पाईप बदल
हम्म होय होय काहीतर कार्यक्रम असतील त्यांच्यात रोज
न त त्यांचा पैसा असतो ना मेंटेनन्सचा.
हा सोसईटी फंड हा म. मेंटेनन्स.
हम्म.
मेंटेनन्स च चेक का घेत्यात. अचानक काय आलं तर
व्हय.
त्यामुळे पैसा बॅकअपला असावा म्हणून ठेव आण येत्यात. ह दर महिनाला दूर करून पैसे देता येत्यात. तुला दाखवायला काम काय काम नाही मोटर व्यवस्थ दर महिन्या म मोटर आणत बसलेत का नाही. ते वर्ष त्याच्या विकायला लागेल सोसायटी
हम्म.
कोणाच दार बसव कोणा लिंग बसो कोणातही बसो दर महिन्याला बसत बस तेवढच काम आहे त्या
त्यातच पहिल्यांदा ऐकलं. तू मेंटेनन्स मेंटेनन्स म्हण मला त्यातला मेंटेनन्स आठवला म्हणून मी पटकत जालो खर्च म्हणून
हो सोरस.
हम्म. किती मिनिटं झाले रे.
बघ तिथं दिसत बघ.
नऊ. बारा मिनिटं झालं आपोआप कट होतोय मन फोन.
हम्म.
मग आणि परत लावतो.
आता एक तर वाया गेले.
हा.
तीन आहेत दोन तीन आहेत अजून.
हम्
नाही दोन दोन हायत दोन हायत
हम्म
हम्
कामाला उद्या दुपारी जाणारच ना म
बगु गेलो तरर गेलो ना
म्हणजे सुट्टे
हां घितलं गेल तुस आलो तर दुपारी आहे ना आलो तर दुपारी येणार नाहीैत्री येणार नाय
हम्
चल कोनक त्याला म संध्याकाळी सांगून यायच विसरल परत म्हटलं तर फोन कराला
हम्म
फोनच उचलण बाबा
हम्
तेला मॅसेज केला मेसेज बघितला आहे काय रिप्लाय दिला नाही आणि रिटर्न फोन पण केला नाय
मेसेज म्हणजे असं डायरेक्ट मेसेज टाकताय का असं एकदम फॉर्मली
आमच्यात वारल्यात उद्या माती आहे मी येणार नाही फॉर्मली काय टाकायचं कुठं कायटी कंपनी आहे वय आपण कामला
हम्
नंतर फॉर्मल एवढे याला फॉर्मली यायची काय काय गरज आहे
हम्म
डायरेक्ट काय असेल आमच्यात वारल्यात उद्या माथे दुपारीे आल तर मी येणार नाहीतर नाही एणार
हम्म
पत्र लिहित बसू व्हय त्याला आता
पत्र नाही रे मॅसेज एकदम असं फॉर्मली ह्यालो काय असा डायरेक्ट विचारलो